पाच
हो हो
हा हा, कशी आहेस हायस बरी?
हो, तू कशी आहेस?
हो मी पण बरी आहे, काय आजकाल मोबाईलचा खूप जास्त चा वापर वाढला आहे
हो स सकाळी उठल्यापासून ते रात रात्री झोपल्यापर्यंत काही ना काय त्याच्यावर काम असतातच आपल्याला मोबाईलवर तर सकाळी उठल्या उठल्या तर आधी आपण अलाम लावतोय मग त्याच्यानंतर चेक करतोय आपल्याला काय काय कामं करायचे आहेत आपले काय काय नियोजन आहेत त्याच्यात आपण असं अ लिस्ट बनवतोय आणि
नंतर परत मग काय करायचंय केव्हा जेवण काय कळत नसेल तर त्याच्यात आपण रेसिपी पण बघतोय काय नवीन बघायला करू शकतो आपण
बरोबर
हम्म बोल
हा म्हणजे मी सांगायचं म्हटलं तर कसंय म्हणजे असं नाही की म्हणजे तरुण पिढीच फक्त मोबाईलचा वापर करते आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं आहे की अगदी म्हाता म्हातारे म्हण किंवा लहान पोरं म्हण कारण की मी माझ्याच घरातलं उदाहरण देते माझे सासू सासरे त्यांच्याकडे पण अँड्रॉइड मोबाईल आहे आम्ही नवरा बायको आमच्याकडे पण आहे आणि मुलं सुद्धा बघ म्हणजे प्रत्येक पिढीला मोबाईल हा पाहिजेच आहे कारण की बोलतात ना मोबाईल म्हणजे कसं लोकांना व्यसन झालंय कसं लोकांना एखाद्या गोष्टी तंबाखूचं व्यसन असतं बीडीचं व्यसन तसं मोबाईलचं व्यसन लागल म्हणजे पहिल्या कशा आपल्या मूलभूत गरजा तीनच होत्या अन्न, वस्त्र, निवारा त्याशिवाय म्हणजे माणसाच त्या तीन गोष्टीमध्ये चालत होत पण आता तस नाहीये मग माणसांचं काय झालंय डोळे उघडले की मोबाईल चापसतात कुठंय माझा मोबाईल आणि आपल्या स्त्रियांना तर गजरसाठी पाहिजेच असतो मोबाईल
हो बरोबर आहे एकदम लहानपोर पण आजकाल मोबाईल शिवाय जेवत पण नाही माझी पोरगी तर एवढी लहान आहे अजून एक वर्षाची आहे नुसते आणि ती बिन मोबाईल किंवा टी. व्ही दाखवत खातच नाही तोंडच उघडत नाही आणि घरच्यांकडे तर सगळ्यांकडे प आता हल्ली कस सगळ्यांकडे जेवढी माणसं आहेत तेवढी मोबाईल तर आहेतच घरात
हो म्हणजे थोडं मागच्या जेव्हा बोलतात ना कोरोनाच्या अगोदर एवढं काय नव्हतं पण कोविडमध्ये कस ते शाळेमध्ये ऑनलाईन पद्धती चालू केली शाळा चालू हो ते त्यामुळे काय माहितीय घरात जर तीन मुल असली तर तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा मो बाईल घ्यायलाच लागायचा कारण की ते अभ्यासच त्यांचा त्याच्यावर होता म्हणल्यावरती काय घेणं भागत आणि पूर्वी कसं होतं म्हणजे मला आठवतंय मी ज्यावेळी कॉलेजला वगैरे होती ना तेव्हा मोबाईल थोडासा महाग भेटायचा कारण की नवीन नवीन आला होता बाजारामध्ये पण आ आता अगदी चार पाच हजाराला पण तो अनड्रॉइड फोन भेटतोय त्यामुळे आणि आता तर हल्ली कोण पूर्ण पैसे देऊन फोन घेतं सगळे ई एम आय वरतीच घेतात त्यामुळे अगदी गरीबातला गरीब असला तरी त्याच्याकडे फोन असतो अस झालय
हो बरोबर आहे. मोबाईल शिवाय तर आणि काम पण त्याच्यात आपली लवकर होतात ना आपला वेळ पण वाचतोय मोबाईलमध्ये लगेच आपल्याला बघ आता आधी आपण कसं बाजारात जात होतो काय सामान पाहिजे शॉपिंग करायची असेल घराच सामान मनके राहण्याचं आता कसं लगेच ऑनलाईन आपण मागू शकतो ना घरी बसून आपल्याला वेळ नाही आपला वेळ वाचतोय त्याच्यात शॉपिंगला पण बाहेर जायची गरजच नाही घरातच एवढे मोबाईलमध्ये एवढे ऍप असतात आपण ऍपमध्ये बघून ऑफर्स बघून मागू शकतो
बरोबर आणि कस झालंय माहिय का म्हणजे आपण म्हणतोय की मोईल. चांगला हे सगळेजण वापरतायत म्हणजे कुठल्या गोष्टीला दोन बाजू असतात म्हणजे नाण्याला कश दोन बाजू असतात एक चांगली बाजू तसंच मोबाईल च आहे मोबाईल चे जेवढे फायदे आहेत. तोटेस देखील तेवढेच आहे कारण की बघ आता म्हणजे आता पूर्वी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण सगळे एकत्र बसून जेवायचो गप्पा मारायचो बोलायचो संवाद साधत होत पण हल् कस झाय म्हणजे. अ एका घरात चार माणसं असली ना. तर प्रत्येक जण ते त्याच्या मोबाईलमध्ये डोका होत असत. पण ते त्या बाजूवाल्याला बोलत नाही की बाबा. म्हणजे काय झालंय कस काय कसा दिवस गेला ह. सगळ्या गोष्टी खूप कमी व्हायला लागल्या.
हो त्यामुळे माणसांमधला जो एकटे पण आहे ना तो खूप वाढलाय. एकमेकांशी जे संवाद आपण करतोय ना ते एकदम तुटलंच आहे माणसांमध्ये खूप कमी झालाय.
ह.
म्हणून मग दुसरे आजार असं. चालु होतात आणि आपण तासनतास ते स्क्रीन बघत पाहिल्यामुळे आपले डोळे पण खराबच होतात ते पण एक तोटा आहे आहेचच. आणि मग त्याच्यामुळे केव्हा मान डोकं दुखतय. बाकीचे त्रास पण होतात ना आपल्याला आणि झोपायला आपण कि. उशीर लावत एकदा मोबाईल घेतला रात्री कसं ते टाईम जातय. रीलस वगैरे बघताना स्क्रोल करताना कळतच नाही आपल्याला.
हा आणि दुसरं म्हणजे काय सांगायचं म्हणजे माणूस आळशी एवढा झालाय ना मोबाईलमुळे. काय सांगू तुला कारण की म्हणजे लांबचंच कशाला मी माझंच उदाहरण देते. ह्याच्याबदर म्हणजे मला कपड्यांचा खूप आवड आहे कपडे खरेदी करायला. किंवा आपल्या बायकांचे जे कॉस्मेटिकचे प्रोडक्ट असतात जे म्हणजे आपण वापरतो. ते खरेदी करायला मला खूप आवडतात. मग पहिली मी बाजारामध्ये माझा एवढा वेळ जायचा वाया. मी जायची बाहेर तेवढी मेहनत करायची आणि मला लगेच कुठली गोष्ट आवडत नाही. त्यामुळे मला पाच सहा दुकानं तरी फिरल्याशिवाय काय पसंद येत नाही म्हणजे मी तेवढे. मेहनत घ्यायची कष्ट घ्यायची.
स माझं पण असंच आहे मी पण असं पाचहा दुकान. पाच साहा दुकान फिरायलाशिवाय घेत नाही काय पण मग माझा नवराला कंटावते म्हणते मी तुझ्या बरोबर घणारच नाही.
बरोबर आणि मी आता तस अगं माझा आ तर कस झालय आणि मी म्हणजे ए वेबसाईट वून मागे मागवले होते कपडे आणि मला चांगले लागले ते आता मी तिथे नाव नाही घे तिथे घेता नाही आणि मग परत ते एकदा आपला अनुभव चांगला आला आता मी काय करते कसलेही कपडे घ्यायचे असले की त्या वेबसाईट वरून ऑर्डर करायचे आहे घर पोच कपडे येतय कुठे बाहेर जायला नको काय नको असं झालंय सगळं इव्हन माझे प्रोडक्ट कॉस्मेटिकचे प्रोडक्ट पण
हो कॉस्मॅटिकचे म्हणा ज्वेलरी म्हणा कपडे म्हणा काय ना काय आपल्याला लागतच राहतंय आजे पाहिजे ते पाहिजे आणि ते सगळं ऑनलाईन आपल्याला आणि ऑफर्समध्येध्ये पण भेटतय खूप तर मग असं वाटतंय की बाहेर जाऊन कशाला घ्याव इकडे कमी रेट म आपल्याला घरी बस आपण घ्याला पाहिजे पण जस फायदा आहे पण ते तोटा पण आहे की मोबाईलवर कसं फसवणक पण खूप होते स्कॅम्स पण खूप होतात तसं तर मला एक आठवते एक न्यूज ऐकलेली मी मध्ये आलती तर एकाच स्त्री ना काय तर ऑर्डर केलत ते ऍप कुठला होता अमेझॉन फ्लप्ट सार अस होत हा तर ऍप मला माहत नाही त्याच नाव मला लक्षात पण नाही ऍक्च्युली तर तिन काय तर ऑर्डर केलता आणि तर तिच्या बँक डिटे बँक अकाउंटमधन एक लाख असं गायबच झालं
आणि ते कसं झालं काय झालं कळालंच नाही तिला मग असे आपली कशी सिक्युरिटी राहत नाही तर ते स्कॅम्स पण खूप होतात आजकाल
अगं हे शॉपिंगचं तर झालंच पण मी तुला माझ्या घरातला स्वतःचा अनुभव सांगते म्हणजे माझे मिस्ट र आहेत त्यांचे मामा आहेत मग ते गावी राहतात असे शेती करतात मग त्यांच अ द द्राक्षाची बाग आहे मग ते द्राक्षाची बाग म्हणजे क त्यांची बाग गेली म्हणे पर आ लाख आसे आले आणि त्यांना एक फोन आला आणि गा क शेतकरी हा थोडासा कसा भोळा असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मा तात आणि आजकाल हे डिजिटल फ्रॉड होतात ते कोणाला एवढे कळून येत नाही. आणि त्यांना बँकेची माहिती विचारली. टी पी विचारलं आणि त्यांनी सांगितलं पण आणि त्यांच्या अकाउंटमधून एकदमच पाच लाख रुपये एक लाख एक लाख असे करून पाच लाख रुपये सगळे काढून घेतले. आणि एवढा मोठा त्यांना धक्का बसला म्हणजे त्यांना हार्ट अटॅकच आला. कारण की वर्षभराची मेहनत
अरे बाबा हो बरोबर आहे आ आमचं पण असंच आहे एका नातेवाईकांचं सेम असंच झालत. त्यांना पण असं फोन आला बँकेतून कि तुमची केवाय सी करा. केवायसी करा ऍक्च्युली ते तस बँकेवाले फोन करत नाही केवायसी साठी पण तेव्हा त्यांनी पण असं मग लिंक पाठवली आणि तुम्ही केवाय सी करा तर त्यांनी पण लिंक केली. आणि त्यांचे पण असं ऐंशी हजार रुपये गेले एवढ्या मेहनतची कमाई गेली की माणसाला तर दुःख होणारच आणि ते आपल्याला काय किती पण काय पण करा परत ते भेटतच नाहीत.
नाही ग त्या मामांनी पण खूप प्रयत्न केला. पण ते एवढं तरी खर नशीब की त्या मुलाने लगेच बँकेत फोन केला आणि स्टॉप केलं. म्हणजे राहिलेले ते सात लाख होते तेवढे तरी वाच बारा लाखांमध्ये नाहीतर पूर्ण अकाउंट साफ झालं असतं. म्हणजे अशा सगळ्या कारण की कुठल्याही गोष्टीच किती नॉलेज असलं कारण की आता आपण टीव्ही वरती पण बघतो. तू किती साऱ्या जाहिराती कर. की असे डिजिटल फ्रॉड होत आहे तर तुम्ही सावधान राहा. तुम्हाला कसं आणि दुसरा द दुसरा याचा तोटा म्हणजे का आजकाल आपण बघतो की मुलींचे शोषण पण खूप केले जात मोबाईलवरून
हो बरोबर आहे आता तर हे ए आय ऍप निघाल्यावर तर खूपच तसं झालंय ए आयचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान पण आहेत.
हा म्हणजे वैयक्तिक फोटो त्यांचे युज केले जातात, कुठल्याही घाणेरड्या कामासाठी म्हण काय पण म्हण त्यामुळे बो बोलतचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी मोबाईल मुळे खूप हे व्हाय लागल्यात म्हणून मला अस वाटतयं नी वापर त्याचा शक्य होईल तेवढ्याच प्रमाणात करावा.. चांगल्याच गोष्टीसाठी करावा आणि एक म्हण आहे. कि माणसाला चांगल्या गोष्टीत माणूस आकर्षित कमी होतो, पण वाईट गोष्टीकडे लगेच वर्षात होतो.
ते बरोबर आहे, एकदम माझं पण तेच आहे विचार की माणसाला जे दुरुपयोग करणारी आहेत, जी त्याच्याकडे लक्ष न देऊन ज मोबाईलमध्ये आपण चांगल्या गोष्टी शिकू शकतो. त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, आणि केवढ तरी आपल्याला नॉलेज मिळते, घरी बसून आपण वर्क फ्रॉम होम करतो. त्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे.
हो, नक्कीच मला पण तेच वाटतय. आणि एक वेळ निश्चित करावी की, हा बाबा दिवसातून मी एक तासच मोबाईल वापरणार. आणि ते पण अशा कामासाठी की ज्याच्यातून मला काहीतरी चांगलं माहिती भेटेल किंवा शिकायला भेटेल तर, अशा गोष्टीसाठी ज वापर केला तर भल्यासाठी आहे नाही तर, नुकसानच होणार आहे असं मला वाटतं.
हो बरोबर आहे, एकदम बरोबर मला पण असंच वाटतं की जेवढं होऊ शकेल, आपण चांगल्या गोष्टीसाठी वापर करू आणि जे जे नुकसान आहे, त्याच्याकडे पण लक्ष देऊ आपण आणि जास्त वेळ न बघता दुसरं काय असं पुस्तक पुस्तक वाचणं म्हणा किंवा दुसरे पण खूप काही गोष्टी आहेत, आपण मोबाईल शिवाय करू शकतो. पुस्तक वाचन बघा गाणी अ दुसर गाणी ऐकू शकतो. आणि चित्र काढू शकतो, दुसरे पण खूप काही गोष्टी आहेत की मोबाईलच्या शिवाय आपण खूप करू शकतो.
बरोबर चालतयं मग, ठेवते आता परत बोलूया आपण.
पण ते जगातच होते ना, चांगल्यापणी.
हो हो, अगदी अगदी हम्म, चल मग ठेवते नंतर बोलूया.
हा ओके, चल मला तुझ्याशी बोलून चांगलं वाटलं धन्यवाद!
हम्म,